हां बोल
हा बोल ना, हा बोल ना ग.
काय म्हणते, काय सुरू आहे?
काही नाही कामच सुरू आहे, माझे कामच नाही झालेत अजून घरचे, हो तुझे झालंय सगडी काम?
हो, माझेही आता हडूहडू सुरू आहेत. नुसते कामं करून करून पण त्रास येते ना, मग थोडा ब्रेक घेत जाते.
हो हो बरोबर आहे, मी पण ब्रेक घेऊन घेऊनच परते का थोडा नाश्ता केला त्याच्यानंतर थोडा, वेळ असच असाच गेला थोडा वेळ मग पुन्हा कामाला लागली, हो. असत
काय म्हणत होती तू इकडे जॉब वगैरे बघत ते, म्हणत होती ना सांगत होती त्या दिवशी
हो जॉब वगैरे बघणार आहे मी इकडे पण आता कसं खूप पाऊस पाऊस सुरू आहे ना
हा हा
त्याच्यामुळे मग मी आता काही सध्या काही जात नाही आहे, थोडा पाऊस वगैरे जेव्हा कमी होईल तेव्हा मग जाणार, इकडे आमच्या म्हणजे माझ्या घराकडेच एक आहे हॉस्पिटल ओपन झालेला, तर अ म्हणजे थोडा दूर आहे, पण म्हणजे लोकलचा वगैरे प्रवास नाही आहे.
अच्छा, हो जवडच्या जवड चांगलं होईल तुला म्हणजे ट्रॅव्हलिंग नाही करावे लागेल.
हां तर म्हणजे टाईम पण तेवढा कवर होऊन जाईल आणि घरून पण पूर्ण काम वगैरे करून होऊन जाईल झाल माझं त्याच्यामुळे मी तिथे
पर्यंत म्हणजे नर्सिंगचाच जॉब केला आहे का?
हो ना नर्सिंगचाच केली मी तर
अच्छा, म्हणजे तरी किती वर्ष? झाले म्हणजे एक्सपिरियन्स वगैरे असेल ना तुला आधीचा
हो आधीचे तर म्हणजे असे दोन तीन हॉस्पिटल्स वगैरे सोडून सोडून केली ग मी अस एकाच हॉस्पिटलमध्ये मी कट कंटिन्यू नव्हती जॉब
हां हां ह अच्छा अच्छा
हा दोन तीन हॉस्पिटल वगैरे असे सोडून केली मी जॉब
चांगला आहे ना त्याच्यामुळे पण म्हणजे फरक जाणवते ना म्हणजे पैसे वगैरे म्हणजे सॅलरी वगैरे ते वाढवत असतील ना
पण कसं आहे तिकडे नागपूरला करायची ना तर नागपूरला एवढी म्हणजे म्हणजे नाही आहे सॅलरी एवढी नव्हती म्हणजे म्हणजे मुंबईच्या कंपॅरिझनमध्ये नागपूर ला कमीच आहे सॅलरी
हो तिकडे कमीच आहे. कसं म्हणजे तू तो पेरंटस सांगू शकते ना तू की म्हणजे तू एवढं एवढ वेळपर्यंत तिकडे जॉब केली बा त्याच्यानुसार मग इकडे थोडं जास्त वाढवून मिळू शकते पेमेंट
हो, हो मी सीव्हीवर म्हणजे असं मला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे तर त्या हॉस हॉस्पिटल्स मधून मिळाली नाही आहे तिथ तथून पण सीवीवर वगैरे मेन्शन केली आहे की एवढे एवढे दिवस या या हॉस्पिटलमध्ये वगैरे केली म्हणून
अच्छा अच्छा हा हो आता एक्स एक्सपिरिनस नुसार म्हणजे कस चांगली अप्याचीनिटी मिळते आपल्याला जर एक्परियन्स फेशर असल की थोडं वेगळंच राहते
हो फ्रेशर असलं तर तेवढं नाही मिळत सॅलरीवर पण इफेक्ट पडतो ना
हो तेच ना आता मी पण म्हणजे आधी कसं म्हणजे तसं तर माझं बॅकग्राउंड थोडा इंजिनिअरिंगचा आहे पण मी कसं त्या फीलडमध्ये अजून पर्यंत जॉबच नाही केला आहे.
आधी पण म्हणजे मी सेल्सच करत होती वर्क फ्रॉम होम होतं माझं म्हणजे सेल्स ते एज्युकेशन से एज्युकेशनच्या याच्यामध्ये नाही का एज्युकेशनचं ते कोर्सेस वगैरे राहतात ते आम्हाला सेल करावं लागत होतं- हा तर घरून करायची तर म्हणजे ते कस पहिले आमची म्हणजे इंटर्नशिप होती. ती इंटर्नशिप झाल्यानंतर मग जॉब देणार होती तिथनं इंटर्नशिपमध्ये म्हणजे पंधरा हजार वगैरेच मिळायचे मला मग तेच पण इंटर्नशिपच कस म्हणजे माझ्या नेक्स्ट वेव मध्ये लागली होती मी तर मग त्याच्या सर्टिफिकेट केट वगैरे आहे माझ्या ते कसं कंपनीचा एक्सपीरियन्स राहिला की थोडं चांगलंच राहते ना मग त्याच्याच बेसिस तर मग, मला इकडे मिळाली होती, सेल्स मध्येच, नाही का, ही जी मी आता, करत आहे.
हम्म हम्म. हो, तो एक्सपिरियन्स पण ऍड झाला असेल ना, त्याच्या
तीस वर मंग थोडं, चां म्हणजे भेटली बा, मग इकडे ये आता, म्हणजे ट्रेनिंग वगैरेचा थोडा कमी होता, मग ट्रेनिंग वगैरे झाली, तीन महिन्याची. नंतर, मग वाढला पेमेंट.
हम्म, आता किती दिवस झाले, तर तू जॉब
आता इकडे, दीड वर्ष झाला, मला या कंपनीमध्ये, आता पण मी, म्हणजे आता विचार करत ये की, चेंज क-करू बा, म्हणून म्हणजे चेंज केलंत कसं आणखी, म्हणजे थोडं पेमेंट वग
हो पेमेन्ट पण वाढतो, आणि एक्सपिरियन्स पण ऍड होईल ना तिथे, हो, स्विच ज स्वीज जर केलं, तर वाढेल पेमेंट.
हो हो तेच विचार सुरू आहे, आता माझा सध्या, की म्हणजे आता करुबा
मग आता काय दुसरीकडे वगैरे, शोधत आहे का, जॉब तू?
हो, आता म्हणजे अप्लाय वगैरे, सुरू राहते, पण तेवढ काही म्हणजे, जास् तो करायला नाही मिळत, कारण मंग टायमिंग जॉबचाच, असते तर नाही का?
ह्म ह्म ह्म, बरोबर ये, हो इंजिनिअरिंग ला किती, म्हणजे कधी झालं, तुज्या ज्य
ते माझं, खूप टाइम झाला आता, दोन हजार बावीस मध्ये, कंप्लीट झालं होतं. हं. ते पण, म्हणजे आता कोर्सेस वगैरे, म्हणजे मी केले आहेत, त्याचे पण इन प्रोग्रॅमिंग चे वैगेरे नही का, आता पण म्हणजे थोडा सुरूच आहे, म्हणजे वैगेरे त्याच्यामध्ये पण, बघायचाय प्रयत्न करते, पण तोपर्यंत-जोपर्यंत ता मिळत नही, तोपर्यंत नाही का, इकड बघते आता, दुसऱ्या फील्डमध्ये, पण नाही का खाली राहण्यापेक्षा, मग कुठं ना, कुठं केलेलं, बरं असते.
बरोबर य, तुझी कोणती ब्रांच होती, ते इंजिनिअरिंगला?
माझी, कम्प्युटर सायन्स होती.
हो कम्प्युटर सायन्सला, त आहे गं, खूप स्कोप.
हो पण कसं, त तेवढ्या हे अ कॉम्पिट ट्यिशन वाढलाय त मग, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत ते आणि कसं, म्हणजे माझी गॅप झाली ना गं, म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यानंतर, म्हणजे ल-लगेच जॉब नही मिळाला ना, त मग, ते गॅप पण असली त मग, थोडं कठीण जाते.
हो, बरोबर ये.
ह्म.
गॅप असते, म्हणजे कस, म्हणजे इंजिनिअरिंगचा, अजून एक्सपिरियन्स याय च आहे, म्हणजे कस, हां. कसा जॉब राहते, हं आता तुला सेल्समध्ये, तू आधी सेल्समध्ये केला आहे, तर आता ये, या जॉबमध्ये काय तेवढं डिफिकल्ट गेलं नसेल, सेल्समध्ये वगैरे पण.
आन तसं सेल्स मधल्या, म्हणजे इकडे कंपन्या खूप जास्त आहेत ना, सेल्सची जॉब मिळून जाते, कु ठे पण ईझिली, नही का?
हां हां, कंपनीज वैगेरे आहे, तीत
हां, हो मुंबईमध्ये जॉब मिळणं, म्हणजे काही एवढी कठीण गोष् नाय, इकडे कारण, पुष्कळ लोक लोक म्हणजे ऑलमोस्ट सगळे लोक च काइ ना काइ त करतच असतात कोणी खाली बसून नाई रातं.
नाय नाय इत कोणी पण आलं गावात कडचे पण कोणी आले गावाकडून पण तर हा तर जॉब म्हणजे मिडतेस म्हणजे एवढं म्हणजे आपलं म्हणजे नागपूरला वगैरे थोड डी डिफिकल्ट जाते कुठेच म्हणजे वॅकन्सी नसतेच पण
तेच ना आणि म्हणजे सॅलरी वगैरे पण म्हणजे तिकडच्या कंम्पॅरिझन मध्ये चांगलं असते.
हंम हंम तिकड कमी असतं.
हा पण कसं म्हणजे इकडचा तसं एक्सपेन्स पण खूप जास्ताय म्हणा रुम हे ते म्हणा हं पण आता कस मी इकडे माझ्या ताईकडेच राहते. मला तेवढं एक्स्पिन्स गरज नाय पडत राहणे वगैरे नाइ का राहणं खाण्याचा खर्च वगैरे नाय लागत.
हो तू तिथूनच जाते. तेना जॉबला
हा तेच आता जर राहायचं असतं. वेगळीकडे तर मग मलाई नाई परवडलं असतं.
हो कारण की इतका रेंटाय ग खूप रेंटाय इथे हा खूप रेंट वगैरे पण आहे आणि खाणंपिणं पण खाण्यापिण्याच्या वस्तू सगळं म्हणजे भाजीपाल्यापासून वगैरे सगळं महाग आहे.
तेच एकट्याचं म आणि एकट्याचं पेमेंट म्हटलं तर इकडे म्हणजे जास्त चांगलाही पेमेंट असलं तरी आपल्याला नाई होत. सगळ्या गोष्टी घरच्या असतात. सगळं बघावं लागते घरचे खर्च सेव्हिंग हे ते
हम्म एकाच्या सॅलरीवर तर मॅनेज नाय होत छोटे मोठे खर्च येतच राहतात ना काइ ना काइ काइ ना काइ चालूच असतेय हम्म हॉस्पिटल वगैरे हे ते चालूच राहते हो
असं आहे तर बगुयात तू पण
हो मी तर आता करणारच आहे ग मी खूप ठिकाणी ट्राय काय बोलली
हा
मी खूप ठिकाणी ट्राय वगैरे केली होती मी
ली चांगली जॉब
हो ग मी गेली होती म्हणजे ट्राय पण केली मी पण मी म्हणजे डोंबिवलीच्या पुढे गेली नाय म डोंबिवली र्यतच कारण की मला टाइमा चा प्रॉब्लेम होता आणि मॅनेज हा मॅनेज नावत होत आणि इथ कोणी म्हणजे आहेच नाइ ना म्हणजे आपल्या आपणच कामं करून आपल्याला जायचाय जॉब वर्क पूर्ण करून सगळं काई घरचं तर मला काय मॅनेज नवत होत म्हणून मी डोंबीवली हम्म तिकडे आहेत वगैरे जॉब मला आली होती ठाणे वगैरेची पण आली होती मला माझी एक फ्रेंडच आहे तिथे हॉस्पिटलला तर ती म्हणत होती मला की तू ये पण ती कशी हॉस्टेल वर राहते आणि ती बॅच चलर आहेना त्यामुळे तिला काई टेन्शन नाइ हा म्हणज घ च वगैरे करून काइ जाण्याच काय टेन्शनच नाइ पण
हो
हा मला विचार करावा लागत थोडा तेच्यामुळे मी डोंबिवलीच्या पुडे तर गेली नाइ मी डोंबीवलीत पण बघितली खूप पण काही रिस्पॉन्स मला आला नाय अजून तर आता इथे म्हणजे थोड्या दूरवरच
म्हणजे थोडा वेळ लागेल पण भेटून जाईल म्हणजे दुसरा पण फीलडमध्ये बघत जाण म्हणजे भेटून जायला. म्हणजे कस तुला आ जवळपास आहेच सध्याच नाही का नंतर तर तू मग स्विच करून तुझ्याच फीलल्डमध्ये
हो दुसऱ्या पण फीलड म बघते मी माझ ग्रॅज्युएशन पण झालं आहे. बिकॉममध्ये. तर मी दुसऱ्या पण फीलल्डमध्ये बघते,. पण कसं माझा फक्त एकच प्रॉब्लेम आहे मला जॉब. करायचा प्रॉब्लेम नाहीे माझा एकच प्रॉब्लेम आहे की ट्रॅव्हलिंग. त्याच्यामध्ये माझा वेळ गेला तर मग इकडे मला घरचं होत नाही त्याच्यामुळे म्हणून मग मी थोडं.
बग बना जवळपास. पण भेटून जाईल डोंबिवलीमध्येध्ये म्हणजे तसं डोंबिवलीमध्येध्ये पण जॉब खूप आहेत अव्हेलेबल. फक्त थोडा वेळ लागेल म्हणजे आपण जर स्पेसिफिक म्हणजे पेसिफिक ठिकाणातच आपल्याला पाहायचं आहे बा इथच.
हो हो वेळच लागेल ना कारण की कुठे वॅकन्सी असते कुठे नाही अस.
हा ते च ना आपल्याला पटलंय पाहिजे ना कसं को कोणत कोणताआपल्याला पटत.
हा.... हम्म तेच ना म्हणून मी विचार आणि आता सध्या तुला माहितीच आहे पाऊस किती आहे.
हो आता तर नाही जमू शकत पावसाच, ह जॉब वगैरे म्हटलं तर. थोडा म्हणजे स उन्हाळ्यात वगैरे चांगल्या भेटून जातात आणि वॅकेन्सी पण निघतात. खूप उन्हाळ्या वगैरे मध्ये.
हो, म्हणजे तिकडे मार्च एंडिंग झालं. की तिकडे मग चालू होतात ते कारण की कोणी सोडून जाते कोणी रडिझाईन देते. आणि कोणी दुसरीकडे पण.
ते ना एप्रिलमध्ये त्याच्यामुंळ मग भेटतात खूप वॅकन्सीज.
हो... माझे हसबंड पण बोलत होते की आता सध्या पाऊस आहे तर तू घरीच थांब. आता सध्या कुठं जाऊ वगैरे नको करू वगैरे नको. मग थोडा कमी वगैरे झाला की नंतर मग जाऊ.
झाल्यावर मग. तू करू शकते.
हा नंतर मग जाऊ शकते ना म्हणजे कसं काही तेवढं टेन्शन नाही राहील पाऊसच एवढा आहे. कि एकदम आणि इथे कसं हळूहळू पाऊस येतच नाही एकदम खूप जोरात येतो पाऊस. असं आहे हळूहळू पाऊसच. नाही येत इकडे हा.
चल म्हटली ठीक आहे बोलूयात मग.
हो हो चालेल चालेल ठीक हां हां बाय.
काप्य प्रणजी